येतो
हा येतोय येतोय.
ठीक आहे कुठलेत आहे तुम्ही?
मी त्या मी य इकडचे जळगावकडची.
अच्छा.
हा अ काय चालू आहे तुमचं?
काय मी माझं बाळ झोपलं त्याला झोका देेती.
अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे काय मुलगा आहे का मुलगी?
दोन मुलं आहेत मला.
हो का.
हम्म.
ओके हा किती महिन्याचा आहे म?
हा तीन वर्षाचा तीन वर्षाला म्हणजे कमी पुढच्या महिन्यात होईल तो अठरा ऑगस्टला तीन वर्षाचा.
मग अजून पण झोक्यात झोपतो तो?
हो.
अच्छा. ठीक आहे ठीक आहे काय तुमच्याकडे पाऊस वगैरे काय म्हणतोय?
आमच्याकडे पाऊस कमी आहे.
अच्छा गाव कोणतं आलं तुमचं.
मालेगाव.
अच्छा मालेगावचे ठीक आहे, ठीक आहे हा एक इकडे पण आहे सकाळपासनं धरून ठेवलयं पण पाऊस वगैरे नाहीये, आता तर ऊनच पडलंय.
हा का.
हो.
तुमचे किती कॉल झाले आता
अ हं फस्ट आहे.
अच्छा
हो पहिलाच चालू आहे.
हा हा.
ठीक आहे बाकी ह्या गोष्टीच तर बोलायच नुसतंच वाटतं.
नाही नाही चालता चालता कारण मला बहुतेक जणांचे कॉल आलेना हो हो चालता फक्त दहा मिनटं बोलता हा हं.
ते बोलतात कि मी त्यांचा ऑडिओ ऐकलं नं तर त्या त्यामध्ये सांगितलं होत की नाव पण बोलायचं नाही, गाव पण बोलायचं नाही फक्त अ जनरल आपलं अ गप्पा मारायच्या. नाही तर मग तुमचे कॉल रि ज कॉल तुमचे कॉल रिजेक्ट होतील.
नाही नाही, नाही रिजेक्ट होतं आमचे नाही झाले.
नाही ना, हा आता कितवा आहे
माझा आ नऊ दहा झाले माझे कॉल.
अच्छा ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल.
काय जेवण वगैरे केल आज.
आज जेवण हरभऱ्याची भाजी, भाकरी.
ह सुकलेली का.
हो हो.
अच्छा अच्छा. चना मसाला अच्छा अच्छा म्हणजे अ होय मला असं वाटलं ते हरबऱ्याचा पाला असतो का नाही, त्याची भाजी बनवली कि.
नाही नाही ते नाही चना मसाला.
ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक चालेल. बाकी काय म्हणता अजुन.
बाकी कायच नाय, आमच्याकडे काय यावर्षी पाऊस कमी आहे. म काय तुम्ही काय गृहिणी आहेत का म.
अअ हा गृहिणीच समजा.
हा हा.
हो. त्या तुमच्या एरियामध्ये म्हणजे त्या साईडला माझी मैत्रिण पण आहे राहायला.
कुठं हो
अं पूजा म्हणून आहे, मारवाडी आहे.
अच्छा!
हा.
आमच मालेगाव जवळ आय ना म्हणजे सहा सात किलोमीटर असं छोटस गाव आये कोवळानं म्हणून तिथे राहतो आम्ही. प्रॉपर मालेगाव मध्ये नाही राहत आम्ही हो.
हां अच्छा अच्छा ठीके ठीके ठीक.
ते राजाचं कवळानं महाराजाचा सयाजीराव गायकवाड आठवत का तुम्हाला?
अ नाही माझा आणि इसपेक हिस्ट्रीचा छत्तीस चा आकडा आहे.
अच्छा मग तुम्हाला माहित ते राजे होते का ते आमच्या ग- हा आमच्या गावाचे होते ते.
असं आहे का! ते म्हणजे तिकडं पाहण्यासारखं आहे का?
हा म्हणजे त्यांचे ते पुरवीचे राजवाडे आहेत ना?
हा.
म ते आहेत.
आज अच्छा अच्छा!
ठीके पण आता तर सगळं म्हणजे पढ झड झाली असेल ना त्याचे.
नाही काही आहेत.
हा.
काही बाकीचे पडझड झाली पण म बाकीचे तिथी लोक राहतात ना अजून भाडे करून म्हणजे असे जे स्थायिक त्यांचे वंशावळ आहेत ना? ती पिढ म त्यांनी ते तिथे राहताना त्यांनी.
हां असंय का?
हो.
म चालल. अ बाकी काय अजून तिकड फेमस काय आहे?
फेमस फेमस आमच्या मालेगावाला काय पाणीपुरी ते बाकी काय नाही.
ह हं.
मसाले आमचा मालेगावचा मसाला खूप छान आहे.
मा अच्छा तुम्ही घरी बनवता का?
हो आमची चक्कीये.
असं आहे का, मग बिझनेसच आहे का म्हणजे?
हो म्हणजे असं खेड्यावर जे लोक येतात ते दळून येतात. मोठा बिझनेस नाही, करायचा ऑनलाईन पण चालू. पण मग हे पोरं थोडसे शळेत जाय लागले का मग ऑनलाईन चालू होऊन जाईल.
बरोबर बरोबर. हम्म आणि अ नक्की आले -आले की मी क नक्की येईल. नंबर सेव्ह करून घेते हा. आणि मग हसबंड काय करतात?
आमचं ना फर्टिलायझरच शॉपये.
अच्छा!
मी हे सांभाळते नाही, नाही ते दुसऱ्या खेड्यावरती आहे ते निमगाव म्हणून गाव आहे तीकडे आम्ही राहिला कवळाणेला हाये, मी, माझी सासू पिठाची चक्की सांभाळता मी मसाल्यांची हँडल करते आणि म असं पावसाळ्यामधी शेती
ओके, ठीक आहे, तुमच्या शेतीमध्ये काय पिकतं जास्त?
मका, बाजरी, गहू, कांदे
अच्छा, हम्म, त ठीक आहे
म मजूर लावून होऊन जातं.
हम्म, बरोबर तुमच्या आता काय हे, रेट काय चालू आहे तिकडं मजुरीचा?
मजुरीचा तीनशे, चारशे रुपये रोज.
ह आमच्या इकडे पण तोच आहे.
चारशे रुपये, आता मका टाकली ना आम्ही
हा
तर चारशे रुपये दिलात
अच्छा, अच्छा, ठीक, ठीक आहे. आमची तर दिली, ह्या वर्षी शेती, दुसऱ्यांना करायला हम्म, सहा महिन्यासाठी दिली, मग बघूया?
हा, हा, तुमचं काय म्हणजे, शेती
अ--हा शेती आहे करते, जॉब करते मी ऍक्च्युली
हम्म
हा अ क्लर्क आहे मी याच्यामध्ये, कॉलेज मध्ये, हम्म वेळ झाल ना पूर्ण आपला
नाही अजून, पावणे सात मिनिटं झालेत अजून
अच्छा
तुम्हाला उद्या कॉल करेल मग, नाही तर मग, एक दोन तास झाला का मग करेल.
अ तसं पण चालत का?
हो, चालतं
पण, त्याच्यात तर त्यांनी सांगितलं होत ना, की पूर्ण दहा मिनिट व्हायलाच पाहिजेल
नाही, नाही तुमचे दहा मिनिट झाले, का मी एक दोन तास किंवा उद्या मी तुम्हाला कॉल करेल बा माझं
अच्छा, अच्छा हा, हा, हा, हो, हो बरोबर, चालेल ना चालेल ना, तेव्हा आपण डिसाईड करूया की, कुठल्या टॉपिकवरती गप्पा मारायच आहे. हा, आधी मला साधा आधी साधा कॉल करणार, कारण मी जवा ऑफिस मध्ये बिझी असली, तर मग अ रिसीव नाय करता येणार म, हम्म हो, हो, चाल, ठीक आहे
बाकी काय, तुमची मुलं, मोठे असतील
हा, मुलगी बी एम एस, ला आहे. हा, आणि मुलगा इंजिनिअरिंगच करतोय.
भर पण मोठे आहेत ना.
हो मोठे आहेत. हम्म, चाले आपल. थोडं थोडं करायचं काहीतरी.
हा मग बसून हे करण्यापेक्षा काहीतरी करत राहिलं ना टेन्शन नाही राहत.
ते घरात राहून बोर होत ना मग त्याच्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं.
हम्म, मुलीचं लग्न झालय का तुमच्या मग?
नाही नाही आता तर ते दुसऱ्या वर्षाला आय.
अच्छा!
हा अजून तर तीन वर्ष बाकी तिचे.
हम्म.
हा तोपर्यंत बघूया.
हम्म हम्म.
जळगाव भुसावळे ना.
हो हो जळगाव भुसाव
त आम्ही माझ्या पण दोन मैत्रिणी होत्या. जेव्हा मी कुवारी होते ना.
हम्म हम्म.
तेव्हा मी सिन्नरला अकेडमीत होती, तिथल्या जळगा भुसाळच्या दोन मैत्रिणी होत्या माझ्या.
हम्म.
पण मग आता ते नेमक्या लक्षात
कुठल्या ए -हा कुठल्या एरियात आहेत वगैरे.
हा ते लक्षात नाही राहिलं, जेव्हा मी कुवारी असता तेव्हा होत्या अकॅडमीला माझ्यासोबत.
हम्म.
बघते आता.
माझ्या मैत्रिण जी तिथ राहते ती अ याच डेकोरेशन वगैरे ते पाटंनवरती डेकोरेशन करतात, चौरंगावरती डेकोरेशन करतात. ती काम खूप करते आणि गालीचे वगैरे बनवते त्याच खूप चालतं तिचं बिझनेस तिथं. हम्म. ज तर मालेगाव तर भरपूर मोठी सिटी आहे. तेवढं काही लक्षात येणार नाही.
नाही नाही कारण ते एरिया माहिती राहिलय का?
हा ते एरिया माहित, एरिया नाही माहिती ना.
हम्म.
आमच्या शाळेमधलीच आहे ती पण फ्रेंड. हम्.
एरिया माहीत पाहिजे.
हो बरोबर.
आणि ते सिटी मध्ये कसे कोणी कोणाला एवढं ओळखत नाही.
ह जो तो आपापल्या घरामध्ये असतो.
हो.
हो का प्रत्येकाची लाईफ बिझी झालेली आहे.
हा
त्याच्यामुळे मग काही कुणी निघत नाही खेडेगावांमध्ये कसं काम संपली की चला याच्या त्याच्या घरी.
गप्पा मारायला ह
हा गप्पा मारायला.
हम्
हम्म तसं सिटी मध्ये नाही ना म्हणून त मग ते खेड्यात तले लोक आपल्याकडे येतात तर त्यांना करमत नाही.
हा
ते सवय पडलेली असते ना गप्पा मारायचे.
सिटीतले लोक फक्त गार्डन मध्ये जाऊन बसता मस्त वायाम बियाम करून ह जवळ कोणी बसलं तर त्यांच्याशी पण बोलत नाही ते
बोलत नाहीत बरोबर ह. जास्त बी ओळख नाही दाखवत ना.
हा झाला आपला टाइम.
झाला का ठीक आहे म चला बाय. बाय बाय थँक्यू.
हो हो वेलकम.